हॅलो. बोला ताई?
नमस्कार ठीक आहे.
चहा?
ठीकय तुम्ही?
मस्त मस्त.
हम्. घेऊन झाल.
बोला.
जेवण झालं म्हटलं.
ताई अजून वेळ आहे. आताशी आज रविवार ना मग आज निवांत. सगळं.
हो हो असू द्या असू द्या आज आज-काल स्त्रियांचं खूप अवघड झाले हो. काय बाहेर ते अफेअर वगैरे त्यांचं वागण. काय झालंय हे समाजांना पुरुषांना काय प्रोत्साहन होत.
हा बोला हॅलो काम चालू आहे त्याच्यामुळे
लेडीज काय वातावरण चालू पुरुषांना काय प्रोत्साहन देता वगैरे मोबाईलमुळे खूप अवघड झाले इंटरनेट इन्स्टामुळे कोणी कोणासोबत चॅटिंग वगैरे करत असं असं म मर्यादा नाही राहिल्या काही गोष्टींना मान मर्यादा हा आपला नवरा आहे वगैरे गोष्टी
हा बरोबर
त पण म्हणजे खूप प्रकार प अवघड चाललय ह्या
चुकीच्या घड् हो चुकीच्या घडतात हो
कोणी लव्ह मॅरेज करतो तर कोण लग्न झाल्यावर पण अखेरी तर ह्या गोष्टी तर खूप चालूय सध्या
बरोबर माझं म्हणणं असं आहे की अ म्हणजे आपण जेव्हा लग्न करतो एक् नवरा बायको किंवा लव मॅरेज किंवा अरेंज मॅरेज करतो तेव्हा मला एक सांगा ताई आपण सगळ्या गोष्टी बघून करतो ना बरोबर? आपण सगळ्या गोष्टी बघून करतो बरोबर?
हो
हा मग जेव्हा लग्नाच्या सुरुवातीला तुम्ही सगळ्याच गोष्टी चांगल्याय छान म्हणजे एक सगळ्या गोष्टी चांगल्या माझ्या जर बाई तो माझा नवरा वगैरे सगळं आपण करतो पण किंवा लग्नाच्या दोन चार वर्षानंतर तुम्ही मग दुसरीकडे कसं काय डायवर्ट होऊ शकता एक दोन वर्षातच हे कसं काय होऊ शकतं काही लग्न काही वर्षानंतर असं कसं काय घडतं मला सांगा बरं एक तर चुका तुम्ही बायकांमध्ये लेडीज मध्ये काढता नाही तर मग स्वतः पुरुष सुद्धा चुकीचा असतो.
पुरुष पण चुकीचा असतो तेवढचं मग लेडीज कुठे तरी लेडीज कुठेेतरी मी माणसाला पण नसतो बोलणं वगैरे
बरं आता मला एक सांग बरोबर नाही बरोर बरोबर आता मला एक सांगा जर हे म्हणजे ह्या चुका जर पुरुषांच्या लेडीजच्या झाल्या तर तुम्ही एक्सेप्ट करत नाही बरोबर का पण ह्याच जर चुका लेडीजच्या झाल अ पुरुषांच्या झालं तर आपण लेडीज लेडी एकवेळेस माफ करते की बाबा जाऊदे झाली चुक आता परत तसं वागू नका तुम्ही
नाही नाही नाही नाही
हो लेडीज माफ करते पण पुरुष माफ करतो का?
नाही करत नाही करत तो म्हणतो तू असं का केलं हे
कसं काय केलं हा मग हे लेडीज भांडणं करतो मारहाण वगैरे सगळ्या गोष्टी मग हे चुकी नवऱ्याून तर लेडीज त्याची चूक माफ करते का मग कशासाठी
तो एक नवरा आहे ना मग त्याच्यामुळे समाजात इज्जत वगैरे जाऊ नये जाऊ दे आपल्याच नव आहे चांगली अशी चूक एखादी पत्रात गेते असं म्हणजे स्त्रीचं असं असत आणि जेंट्सच तसं नसतं जेंट्स मार हाण ओरड आई बापांना सांग खूप भांडणं होर तिला त्रास देणं तू असं काच केलं काबत ल तर माणसाकडनं चोक्या घडतात
हो आणि पण कोण म्हणजे आताच आता काही गोष्टी बघा आता सोशल मीडियावर काही गोष्टी आ इंस्टाग्राम बघ फेसबुक बघा बघा अ ट्विटर वगैरे जे काय अस ऍप त्याच्यामध्ये कुठून ना कुठून फ्रेंड रिक्वेस्ट येते काय येते मग ते सगळे सापणून त्या गोष्टी बघा की एकमेकां फ्रेड्स नवीन फ्रें्स बनव म आहारी जाणं मग त्यात चुका दोघांच्या असतात कधी कधीच नवराबाईचे पण चुकतात लेडीज पण चुकते किंवा जें्स पण सुकतो
चाल हो बरो बर
कारण नाही पुरुष चुकी किवा लेच चुकी ह कारण घरातून असत काही ग कमी पडल्या चु घडल्या तर माणूस चतो ना म्हणजे लेडीस म जेंट हो गै हा त्यांचं पाऊल चुकत. बरोबर ह्याला कारणीभूत ह्याला घरातूनच आहे ह्या गोष्टीचा कारणीभूत. हा घरात तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रेम वगैरे मिळाला सगळ्या गोष्टी मान सन्मान इज्जत किंवा मिळाला किंवा सगळं मिळाला हो करत असेल नवऱ्याला पण वाटत की हो माझी बायको सगळं चांगल आहे सगळं तोही त नाही आणि बायकोला पण वाटत माझ नवरा चांगलाय. तर तोही चुकत नाही.
तुम्हाला सांगू का जेंन्स जास्त बाहेर प्रमाण जास्त बघ सध्या खूप खूप वाढलं स्ञी कस चूल मूल ह्या गोष्टी म्हणजे मुलं बघणं मुलांचा अभ्यास त्यांना ट्युशनला जाणं. ते प पाणी काम वगैरे याच्यात स्त्री खूप मग्न होऊन जात आणि पुरुष कसा नऊ वाजेच्या घरात गेला बरो बाहेर गेला जॉब करण्यासाठी तो संध्याकाळी आहे त्याची सहाला ड्युटी सपंली एक दोन तास मित्रांमध्ये जाऊ शकत तो कोणला भेटण्यासाठी जाऊ शकतो तो
हो नाही जमत आता पुरुष बघा संडे आला पंधरा दिवस आला सुट्टी आली चला मित्रांबरोबर बाहेर. तसं बाईला नाही जातय बाईला पोरांना सांभाळण संसारच्या गोष्टी करण करणच आहे ना. हो मग अ
आणि तिचं असं असत नको बाई आपली मुलं आहे त्यांना वेळ दिला पाहिजे नको आपलं हे आपल्याला एक सुट्टी असते संडेच्या दिवशी सगळे घरी असते नको यांचं सगळ्यांना चांगलं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत असं एक स्त्रीच असत आणि पुरुषाच असतं का तो फक्त आणून देतो आणि निघून जातो आणि बाहेर कॉलींग वगैरे बोलन चॅटिंग वगैरे करून ह्या गोष्टी पण तीला कळतं तीला काय वाटतं जावू द्या करत असेल बोलत असेल ती इग्नोर करते त्या गोष्टीला बरोबर. पण एक दिवस कळतं येत समोर एक दिवस कळतं तिला पण पण ती एकदिवस पचतावते अरे आपण कुठं तरी कमी का पडलो नंतर तिला ती गिल्टी फील होत आपण या संसारात फक्त एवढ्या सगळ्यांच कर
हो
बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे तु ती खूप संतापती खूप संतापती आता काय करावरे आईवडिलांने सांगितलं तर इज्जत आपलीच जाईल नवऱ्याची कोणला फ्रेंडला पण सांगितलं तर इज्जत आपलीच
ताई जेवलीस हो
प्रत्येक गोष्ट मनात ठेवून ठेवून घ अशी ठेवते मनात. जबाबदारी म्हणून राहते आणि तस पुरुषांच आहे का मनात ठेवतो का तो. तो त बहिणीला सांग आहे. जा सांग बापाला सांग तिच्या फॅमिलीला फोन करून सांग म्हणजे किती पांगवतो बघा बरं
होय होय.
असं कुठं लिमिट असतं का एवढं पांगवन.
नाही चुकीचय
चार भिंतीनच्या आत
दाखवतो चार लोकांन समोर म्हणजे तिचा ईजिचा कचरा करतो.
विजतिचा कचरा करतो. त्यावेेळेस तिचं मन काय म्हणत असेल हो हो खूप अवघड झालंय सग सध्या हल्ली तर लईच बायकांच केसेस खूप चाल ते फक्त एक झाल्या बायका घरात असत मुलांमध्ये वेळ वगैरे टाइमपेस तो एक जातो आणि पुरुष आहे तो जातो जॉबला वगैरे तिला काय वाटत गेलाय बाई दोन पैसे आणतोय ठीक आहे आपल्या संजारासा टीच पळतोय. तिच्या म्हणजे तिची भावना ही असते पण मग पुरुषाची भावना खूप
संसारासाठी खूप वेगळी असतात लेडी ते आपल्या संसारासाठी नाही का अ काय घरात बसून सुद्धा कामं करतात ही ऑर्डर घे ती ऑर्डर घे काही ना कुकिंगची आवड आहे काही ना फॅशन ची आवड आहे. प्रत्येक गोष्टी नवीन नवीन ट्रेन बनव नवी नवीन काहीतरी करण ह्या गोष्टी करते लेडीज का बाबा आपल्या संसाराला हातभार लागावं पण हे पुरुषाना दिसत नाही हो. त्याच म्हणण काय तू घरात अस घरात प करतय हा तू घरात अस त्यांना असं ना घरात म्हणजे आराम असतो अरे तसं नसतं तुम्ही बा बाहेर जात म्हणज आराम नसतं घर असत आराम समजत.
घरात असत का आराम नसतो.
हो बरोबर एकच मिनिट झाला एकच मिनिट रायला. हा बरोबर मग असं गोष्टी आहेत. अशा गोष्टी आहेत आता म आता काय करायचं? ह्या ग हे सगळे बदल आपणच
हो स्त्री बघ स्त्रीनी पण स समजून गेल्या पाहिजे आणि पुरुषांनी तर वेळ दिला पाहिजे ओ स्त्रीला ती तर काय मागते? वेळ मागते फक्त.
हा वेळ मागते मान सन्मान मागते, सासू सा कारण का ती प्रेमी प्रेमाची अपेक्षा बास ते मागते. कि बबा मला, सासू तिला काही नको तिला काय पैसा बिसा पाहिजे असं काही नाही, दोन शब्द प्रेमाने बोलली तर तिचं ती कमवते तिचं ती खाते अन कर
हो बरोबर तिथ मुलांच प्रेम पाहिजे. मंदिराला पाहिजे व्यवस्थित बोलणं वगैरे. त्याच गोष्टींची अपेक्षा आहे तिला. बाकी तिला काही नको. कोणाकडून. एक रुपयाची सुद्धा तिला अपेक्षा नको. तिपासून ती. काम वगैरे करत. ती स्वतःसाठी पोटासाठी पैसे क कमवू शकते. हो.
पण ते कळायला पाहिजे ना. सम समोरच्या लोक लोकाना पण ते सगळं समजलं पाहिजे. कळालं पाहिजे. पण ते कळत नाहीये ना. की आपण आता. लेडीजला पण कळलं पाहिजे. की आपण पण आपल्यात काय बदल केले पाहिजे. आपण पण त्याच्या एवढं आहारी नाही जायचं. कि त्यांनी पूर्ण आपली सेल्फ रिक्सपेट गवली पाहिजे एवढे आपण आपली. आहारी गेले ना. त्याच्या आहारी नाहीं जायचं. आपण कमवतोय. देवानी आप आपल्या हा आपल्याला आपल्याला आई-वडलांनी आपल्या शिक शिकवलय सगळं केल्या. आपण पण आपल्या स्वतःच्या जीवावर उभ राहू शकोतो. करू शकतो. हे त्याला दाखवून दिलं पाहिजे, तेव्हा त्या पुरुषाला कळेल की, नाही हा बरोबर ना.
स्त्रीची इज्जतच नाही घरात ना, त्यांनी जर इज्जत केली बाकीची इज्जत करतील. त्यांनी जर इज्जत नाही केली, बाकीची कसं का इज्जत देतील ओ तिला. इज्जतच भेटत नाही ना. हा आणि आणि नवऱ्यानी, हा नवरा जर वेगळा वगैरे बोलला कस तसं बोलला गंध वगैरे तर मुलं पण तेच बघूक घेतात ना व, तेच बोलता ना मुलं आजकालचेे, तर मुलांना काय संस्कार होत आहे. जर असे बोलता मम्मीला मम्मी का नको बोलू. ते ते बघूनच ती मुलं बोलता, तर इथे चुकती कोणाचं पॅरेंट्सच. अरे आप पण आपल्या वाईफला कसं बोलतोय कसं बोललं पाहिजे मुलांना पण ते सोयवी लागत ते तर एका स्त्रीचा इन्सर्ट खूप होतोय ना तिचा पण इन्सर्ट
मुलाला पण हे शिकवलं मुलाला शिकवलं पाहिजे की बाबा स्त्री स्त्रीची इज्जत कशी ठेवायची. नाही छान म्हटलं. काही बोलू न. आपल्याला परत करू आपण छान वाटलं, या विषयावर बोलून, ठीक आहे धन्यवाद ताई. हो